हॅलो,
की,
आवरला का चहा वगैरे?
हम्म, नाही चहा पीत नाही.
डायरेक्ट नाश्ता. औषध घेतलंस, माझ्या आवरलं. माझं लवकर आवरतय,, दहाच्या आत आवरतय सगळं.
होय, कामाला जायचं.
हा, कामाला जायच असतय नाइ त्यामुळे लवकर आवरतय मी. औषध घेतलीस का?
होय, घेतलंय आता, आज दवाखान्याला जायचं म्हणत्या.
दवाखान्यात जा, कारण जरा गोळी पण घे.
इंजेक्शन एक घेतलं की कमी.
कमी होतय, इंजेक्शन एक घ्या, आणि वाफ घेतलेलीस का?
होय घेतलेली की.
हम्, वाफण पण जरा कमी येतय.
होय ते, कायतरी पण रात्रभर खरं झोपच लागली नाही आहे, नाग गच्च होते.
सर. श्वास घ्यायला त्रास होतय का?
होय.
म फिरायला बिरायला, आता काही सर्दीन कुठं फिरायला, बिरायला,,
आता नाही, आता कुठं पावसात वगैरे बाहेर नसतोयच मी जास्तऽ कॉलेजऽ कॉलेज वगैरे असतय त्यामुळं पावसाळ्यात कुठं जायला भेटत नाही. उन्हाळ्यातच तन किंवा दिवाळी वगैरे. हम्म, होय उन्हाळ्यात नाही तर मग गणपतीच्या, ह्याच्यात आपल्या.
दिवाळीत जायचं.
हम्म, तुम्ही कुठे गेलेला का? हा हा.
आमच्यात कसं जानेवारीत अं कामावर असं ट्रिप देतेत नै. लेडीज, लेडीज आहेत तिथं सका पाच सात लेडीज आहेत. त्यांना ट्र्रीप देते ते असं, मग गणपतपुळ्याला गेलेलो. या वर्षी, हम्म, जानेवारीत गणपतपुळ्याला गेलेलो. बाय का ए हायथा सात आठ आमच्यातेत, कामात वापिस स्टॉप. पाय मिटिंगला वगैरे.
हा.
तिथं गेलतो आम्ही, म्हटलं तू जातेस का नाही कुठे फिरायला? गेलतीस का नाही?
हम्म, हम. मी होय, मी गेलेलो ह्या वर्षी कुठं मी फक्त. संकेश्वर ला एक तेवढं जाऊन आलो. मावशीय माझी तिथं मग तिकडच गेलेलो फक्त, सुट्टीला.
हा, हा, हा, हा शेंकेश्वर आम्ही लहान असताना बघितलय बघ, सातवी. असताना सलीला आलेलो तिकड,, आम्हाला मराठी शाळेत न.
हा, हा, माझी मावस मावशी आहे ना ति. म्हणून गेलेलो तिकड.
इकड आमच्या इकडे पण मण हे. डोंगर स शिकोबाचा डोंगर दंडोबाचा डोंगर इकड छान आहे डोंगर. बघायला कधी आली स्त्रिय.
बहुतेक मी तिकडे ते शिकोबाच्या डोंगराला गेलेल वाटतं लहानच. तर आमची आजी घेऊन जायची ना तेवढं ते सावर्डे म्हणून गाव आहे तिकडे.
सावर्ड्याला भवानीची यात्रा भरत्या.
तिकडं नेहेत्या नेलेली आजी आमची. लहान असताना हम्म ते माझ्या आजीच्या बहिणीचं गाव.
सावरर्डे. हम् मनेरा जरी पप्पांच्या मावशीच आहे. मणे रात्रीच्या फोडा गावते.
होय होय
आणि हे ज दंडोबस बघितलंस का डोंगर
तेवढं नाही आठवत लहान होतो एकदम म अजून शाळेला पण जात नव्हतो
लाक तू तू बघितले ना तो शेकोबाचा डोंगर आणि इकडं दंडोबाचा डोंगर एक काय ग
हा हा एवढं आता आली इकड तिकड येणं जाणं होत नाही
कधी मैत्रिणी बरोबर इकडं मै फिरायला वगैरे जायचं ठरलं म्हे शेक दडंडोबा डोंगरावी याला इच छान आहे बघालीकडे फिर वळ डोंगरय मोठ्ठा दग दगडं मोठी मोठी आहे त तिथं असं सगळे माकडं तर ल आहे त तिथं बघायला अगं
होय ते डोंगरा डोंगराच्या तिकड माकडा असत
हो डोंगरात करवंदाच्या जाळे आहेत त्या्या छान आहे बघार तिथं
हा अक काय तरी होत ते जरंडी जवळ अनेक कोणतं तरी असं हे आहे का बघायला असं ते ते डोंगर ते पाहणी पडते नंदीच्या तोंडात ना काहीतरी असं ते
तेवे तिकड तिकड नाही ग मी कधी गेलो असल बघायला जातेत भरपूर पर् जले पण मी नाही गेलो तिकड असणार जाते त इथ हे अं फिरायला म्हणून जाते ती मुलं ह
हा आमच्या आ मामी सांगते ना
पावस्यात बघायला छान असते तिथं धबधबा फकड पाणी पडतंय परत तुला सांगते अ डोंगर डोंगरावर तर इतकं भारी सगळी हिरव झाल्या झाडं सगळी हिरवीगार
होय आता पावसामुळे सगळं गार होते
सांगते आणि पाणी वरन त्या डोंगरात मधला रस्त बारीक बारीक रस्त अस त्यास् सगळं पाणी खाली पडते हे छान असते बघायला
होय ना
शे हजारची खेल आहे त कां बघायला आता
तुम्ही पण जायचं नाही का मग
आता दिवाळीतच वेळ भटतोय इथ शिजनना काम इथे काम बेदाण्याच काम चालू आहे असेल तेवेळे जायचं नसेल तेवे जायचं मग बरोबर आपण फिरायला जायच्या वेळेस काम चालू राहिलं तर काय करायचं
होय ते पण आहेच आधीच म्हणताय की कधी कधी असते रोजचं काय नाही
कधी नसते तेच आणि असल मला आपण गेलो म्हणजे फिरायला मग सगळं नुकसान होतय ग
होय होय बरोबर आहे
म्हणलं आम्ही दिवाळीत जातोय मुंबईला गेलो ना भाव आहेत मुंबईला तिकडे दिवाळीत जातोय फिरायला
अ कुठ असं गडते फिरायला पण छान वाटत ते या दिवसात सगळं हिरवं झालेलं असते
या दिवसात अशा ठिकाणी जायला बरं वाटतय
हो कि
आता नाही तुझी तब्येत तुमची ट्रिप वगैरे जात असत त कॉलेज म
होय जातेत की आम्ही कधी गेलेलो लास्ट इयर ला थर्ड इयर ला असताना महाडल गडला वगैरे गेले लो की
तिथं लोणाळा तर किती छान आहे सगळं दुकट पडतय
होय पण आम्ही जरा उन्हाळ्याच्या दिवसात थंडीच्या दिवसातच गेलेलो वाटत जानेवारी का फेब्रुवारी मध्ये गेलेलो
हा
त्यामुळ छान होतं आम्ही वॉटर पार्क ला गेलतो तिथ तर काय बाकीच काय नाही बघितलं वॉटर पार्कला गेलेलो फक्त हम्म मोठा आहे ना एकदम ते
वॉटर पार्क
होय ते कारल्याच्या रोड ला आहे तिकड एकवीरा देवीच्या तिकडं हा
ह आम्ही इकडे आणि त्या ल नव्याला असं दुकाट पडलेलं ते एक हे छान सी नाहीई करव
य ना घाटात आहे ते
लोणावळ्याच्या घाटात आहे
होय गर्दीले असते पण तिथं सगळी हे असते ना माल वाहतूक वगैरे
मोठ्या मोठ्या मोठ्या गाड्या असते त्या
होय सगळ मोठ पूर्ण स मोठ्या मोठ्या
गेलच हो गेलच तर व्यवस्थित जपून जायचं जपून यायचं असं कयचं व्यवस्थित
ते आमची ट्रॅव्हलर होती सोडा कॉलेजची
हा
त्यामुळें काय एवढं आम्ही आणि ते द सगळं बाहेरन हे असल्यामुळे ते जास्त काही दिसलंच नाही ते घाट
होय
ट्रॅफिक झालेल ना गाड्यांचं जवळपास दोन तास होतो आम्ही त्या घाटात पण आम्हाला त का जास्त काय बघयलाच भेटलं नाही
धुकट वगैरे बघाय पाहिजे तुला छान वाटते धुकट असं खाली असं मोठ्ठी दरी आहे दरीतून असं दुखट धुकटले बा छान दिसते अगं
होय आता पावसाळ्याच्या दिवस
हो सेटस बघाले सगळ्यांच मस्त सगळी कुट कुठं कुट कुठे फिराय गेल तती बा भाहज हे माथे रा आणला आहे
हो
माथेरानला त्रस हो छान वाटतेय बघायला माथेरानला पण ह
हा तिकड पण अशी झाडेच आहे ना बघ
होय डोंगर डोंगर डोंगरा भागच क तिकड झा झाडी है डोंगर राहते आता तर धबधबा पडा धबधब्यावरून पाणी पडत्यालं धरण नवरून पाणी येत्याल
हो खरं आता कुठं शक्यतो
जाऊ नये हो घरी कोसळतेत आत्ता
हम्म आणि पाणी वगैरे सगळं पसरले ना तास पूर यायला लागला आता थोडे दिवस पाऊस पडला नाही प
होय पाऊस नव्हता पाऊस नाही, पाऊस नाही, म्हणतो ति आता किती मोठा पाऊस पडायलाय.
बाघा की,
पाऊस पडू दे, महत्त्वाचं पण आहे सोड खर, पाऊस पडतोय पण तेवढा, नुकसान पण तेवढाच करतोय.
नाय तर काय,
दवाखान्यात जाऊन औषध,, घे
होय होय घेणार आहे, आता अस, संध्याकाळीजाते आता पाऊस चालूय, होय आता पाऊस मगाचपसून नव्हता, आता चालू झालाय,
आमच्याकडे सकाळी थोडा आला एक दोन, तीन चळका आल्या, परत आता काही नाही आता बंद झाल्या, घरात सगळेच खोकला लागलेत का?
सगळेच होय त्यातता जला फोडणी टाका लागलाय, काय त्यामुळे ते ठसका याला,
जरा माडगं, बिडगं करून प्या, माडगं बिडगं गरम गरम करून, मासे खताय का?
काय ते, मासं नाही तर, नॉनव्हेज मध्ये एवढं, कोणाला इंटरेस्ट नाही. अंड्या, आणि चिकन,
अ मग काय नाही चिकनचा जरा रस्ता प्या मग राहू दे मासे खात नाही तर तुम्ही,
हम्म चिकन तर कुठलं काय, आत्ता बंदच आहे सध्या,
आता सध्या बंद असणार, हा हा ह, ओके पूजा असल्यावर नाही, करता येत काय सोड,
होय,
काय मग सकाळ सकाळचं,
काय नाही चालू लाय नव्ह पाऊस जरा, ऊन पडलेला मग अशी, आता आणि पाऊस याय लागला हम्,
आता आव रायचं जायचं कामावर किती वेळ काम आहे, बघायचं.
हा चालेल चालेल् ठेवू का?
हा चालतय ठीवू का? हॅलो?